हा ऐकू येतय का थँकगॉड ऐकू येते आवाज हो का माझा नाही येत माझा नाही येत हे मला येतोय तुमचा व्यवस्थित येतोय आता
तुमचा खूप हळू येतो आहे
हो का तरी पण मी पूर्ण वॉल्यूमनेच बोलते म्हणजे याचा पण माईकचा पण माझा पण असं ते कशामुळे? हां अजून थोडं मोठं बोलू?
हो हो
अरे आता ह्याच्या पुढे कस मोठं बोलू? ठीक आहे मी बोलते. तुम्हाला जेवढा ऐकू येईल तेवढं ऐका हो की नाही. कारण नाईलाज आहे आता. याच्या पुढे तर काही वाढवू शकत नाही मी
हा मगाशी आपण तूरडाळी बद्दल बोलत होतो
कशाबद्दल?
तूर दाळी बद्दल बोलत होतो ना
हा हा कंटी कंटिन्यू करा काय कुठले कुठले? कॉल येऊन गेले त्याच्यामुळे काय डोक्यात राहत नाही असं कशाबद्दल? काय असं बोललं जातं ते
हम्म तर ती डाळ वातूळ असते ना
हां हां.
हम्म मग त्याचा फेस काढून टाकायचा आणि मग कुकरमध्ये लावायची
अच्छा अच्छा आणि त्याच्यात एक असं पण मी ऐकलंय ते म्हणजे त्याच्यात जे एम आय नो ऍसिड किंवा काय असत ना ते त्याचे पोषक तत्व ते जर आपल्याला ऍबसोब करायच असेल ना तर त्याच्यामध्ये थोडंसं सुपारीचा तुकडा टाकतात ते शिजवताना
हो का?
हा म्हणजे मी ते मी तर तुरडाळ नाहीच खात म्हणजे आमच्याकडे नाहीच चालत ती त्या डाळ कारण ती थोडीशी ॲसिडिक असल्यामुळे आम्ही पचनाला हलकी मुगाची डाळच कितीक वर्षापासून वापरतो परतोय
त्याचं वरण करून ठेवता का मग?
हो याचं मुगाच्या डाळीच आणि ती कसं म्हणजे आमच घरी पण तसंच तुरीचं पण असते डाळ पण असतीं शेतामध्ये आता तर कमी पीकवतात पूर्वी खूप पिकवायचे तुरीच मुगाचं पण आता तेवढं काही होत नाही बुवा असं
हो हो
पण ही डाळ थोडीशी हे असते प पचायला हलकी असते ना तर त्याच्या मूळे हा आणि पचन पण लवकर होत आणि ऍसिडिटी नाई तयार होते हेच्याने
हा बरोबर आहे हम्म हम्म डाळी तशा सगळ्याच शरीराला आवश्यक आहेत डाळी सगळ्याच आवश्यक आहेत शरीराला.
हो हो बरोबर आहे. आणि ह्याचं कसं आहे पौष्टिकपणा जास्त असतो माझ्या मते. असं म्हणजे प्रत्य ते डाळी जरी असतील शरीराला पोषक तरी पण काही डाळी म्हण ते जास्त घटक असतात बसे आहे. आणि रेसिपी पण याच्या म्हणजे वेगवेगळ्या करून खाता येतात ब असं.
हो आणि लहान मुलांना पण चांगली राहते.
हो हलकी असते अगदी म्हणजे आपण सुरवाती लहान बाळांना तर तेच देतात ना मुगाची डाळ सुपाच्या असस्त ते बसं आणि त्याचं बारीक ते कन्या करून त्याचं काही ना काही पदार्थ. बनवून देतात बॉल्स. आणि आता पण पावसाळ्यामध्ये ना याचे फुनके वगैरे करून खातात. हा तर फुन के. फुनकी आपण डाळ भिजवली ना.
हम्म.
तर त्याच्यामध्ये कांदा लसूण कोथंबीर अ तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल हिरवी मिरची किंवा लाल तिखट टाकायचं. तर लाल तिकट ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे. आणि ते वापरून घ्यायचे आपल्याला काही जण नुसते गोळे करून वापर तात किंवा आपली पोळी असते ना हा नाही. पोळी असते ना पोळीला ती डाळ वाटलेली डाळ लावायची पोळी. एकदम पातळ लाटायची आणि त्याच्यावरती ती वाटलेली डाळ करायची रोल करायचा. आणि ती वाफून घ्यायचं.
हम्म.
आणि वाफवून मग ती असं तसंच वाफवलं ना पूर्ण. तर त्याचे तुकडे करायचे आणि मग ते तुम्ही तेलाबरोबर खाऊ शकता. किंवा मग कडी बरोबर खाऊ शकता.
का अच्छा.
खूप सुंदर लागतं ते पण.
आणि खूप म्हणजे जेवणाचाच एक प्रकार होऊ शकतो.
हो जेवणाच आणि आपण सतत काय भाजी काय भाजी असं पण होत ना आपल्या तर मग त्यामुळे हे. आपण पटकनचं करून टाकतो म्हणजे डाळ फक्त एक भिजवलेली असली. तर लगेच लगेच वाटून आपण ते करू शकतो याच्यामध्ये तुरीची पण डाळ. घेऊ शकतो आपण म्हण तुरीच्या डाळीचे पण फूनके अशे करू शकतं आमच्या तिकड फुनके म्हणतात त्याला म्हटलं ना. ते मागे ते याच्या काड्यांवरती. तुरीचा काड्यांवरती करतात वगैरे हा तस ची चव पण छान लागते एकदम मस्त ते खरा. पूर्वीचं कसं असायचं ना असं म्हणजे मी एक दोनदाच जे जायची ना सासरी तर ते चुलीवरती करायचे आता चुलीवर. कोणी करत नाही.
हो.
आता सगळ्यांनाच चूल पेटवायचा कंटाळा येतो.
मुळे गॅसवर किंवा शेगडीवर असं काहीतरी बनवतात ते. पण ती चुलीचा वास.
चुलीचा सुगंध आणि चवीत पण फरक पडतो.
फरक पडतो ना.
हम्म, ते खूप टेस्टी लागतात चुलीवरचे.
काड्यांचं ते वेगळंच हे असतं, तर ते खरंच छान असतं म्हणजे पौस्ट ष्टिक असत, पण जे आता आपल्याला करता येईल तेच शक्य आहे ना. अशी गोष्ट असते, पण कधीतरी वेगळ पदार्थ अस चांगला आहे. बस.
हो, हो म्हणजे कंटाळा येतो ना तेच तेच खाऊन खाऊन
तेच ना तेच तेच खाऊनही कंटाळा येतो ना, असं आपल्याला बघा ना तुम्ही हा पावसाळ्यामध्ये हॅलो
हो
ऐक क ऐकू येतय ना?
हो ऐकायला येतय.
हा हा आणि संध्याकाळच्या वेळेस कसं आपल्याला काही वेळेस असं वाटतं, आ सकाळी जर सुट्यांचं ते असलं हेवी नाश्ता झालाय, जेवण हेवी झालंय म संध्याकाळी नको वाट त ना एवढं सगळं करायला पुन्हा भाजी, पोळी वगैरे अजून काही असं तर हे छान असतं म्हणजे हलकसं म्हणजे दोन जरी तुम्ही हे खाल्ले तरी पोट भरून जातं त्याच्यामध्ये.
हा हा
दोन पीस म्हणा किंवा एखाद्या पोळीचा रोल म्हणा, ते तुकडे केलेले दोन तुकडे कडे केले जसं छानसं होऊन जातं असं आणि कढी किंवा तेल टेस्टच लागते, एकदम भारी लागतं ते सगळं त्याच्यावर तुम्ही थोडंसं चटणी वगैरे तोंडी लावायला, जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता.
हम्म मी करून पाहिल.
हा जरूर जरूर एकदम छान आणि कोथंबीर भरपूर टाकायची आता तर कोथंबीर कमी झालं, आता महाग झाली कोथंबीर एवढी य नाही आता दहा ला आणि वीस ला थोडस अजून महिनाभराने छान कोथंबीर येईल. तर तेव्हा ती कारण कोथंबिरनेच चव येते या सगळ्या गोष्टींना
हो तेच नी कढीपत्ता पण टाकू शकतो आपण.
हो हो टाकू शकतो, मग नाही तर मग काय करायचं आपण आता आम्ही वाफवून तसंच तेला बरोबर पण आपल्याला जर फोडणी करायची असे त्या दोन दोन किंवा तीन पिसेस करायची आणि तेलाला फोडणी द्यायची जिरेची, मोहरी
ढोकळ्याला करतो तशी.
अं
ढोकळ्याला करतो तशी.
हा तशी तशी तसं करू शकतो, ब आपण मग तुम्हाला नुस तंही खाता येईल, तसं तेलाला लावून किंवा कढीला लावून पण नाही नुसतंही खाता येईल. ऑसम तर काही पदार्थ खरंच असं म्हणजे युनिक टाईपच असतात ते.
ह नाश्त्याला पण बनवू शकतो आपण. तेच पोहे, र उपमा तेच तेच करण्यापेक्षा
स तेच ना.
आणि पौष्टिक पण आहे ना.
हो हो पौष्टिकपण आहे आणि काही वेळेस काय हो तं संध्याकाळच्या वेळेस हलकासच पाहिजे असतं नक खावू वाटतं मग ते, हे किंवा कढी खिचडी, कढी खिचडी पण छान असते. ते म्हणजे चवीला वगैरे, हा ते पण नाही का, अच्छा हा हा..
कढी दही ताक असं, काहीच नाही खात आम्ही. संध्याकाळ रात्रीच्या जेवणात नाही.
अच्छा, आमच्या तिकडे. कडी खातात ते दही ताक वगैरे नाही खात पण, कडी खातात ब रात्री असं काही हे नसतं.
अच्छा अच्छा.
कारण त्याला आपण प्रोसेस करतो ना.
मग शिजवल्या जातं ना ते.
हा तेच नं.
हम्...
ते प्रोसेस केल्यामुळे त्याचं आंबटपणा किंवा, त्याच जे त्रास होतो शरीराला. ते नाही होत बस.
हम्म हम्..
आता ते कसं ये, प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार असतं. कोणाची कफ प्रकृती असली.
हो.
हा तर त्याच्यामुळे त्यांना ते, अॅसेडिक होऊ शकतं बुवा असं.
ह.. ह...
किंवा कफ प्रकृतीचे, कफ होऊ शकतो.
हो बरोबर ये.
असं होऊ शकतं. आता त्या प्रत्येक पदार्थामध्ये तो, असतोच भाग म्हणजे तीन. वातू की मगं. कप किंवा पित्त असं असतंच, तर ज्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार. तेते सहण होत किंवा, त्रास होतो असं असत.
हम्म हम्म बरोबर ये.
याच्या फुनक्यांमध्ये, आम्ही हरभऱ्याच्या डाळीचे पण करतो.
अच्छा.
हा हरभऱ्याची डाळ आता ती, इकडं म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्याला, रेसिपीला वेगळा शब्द असू ही शकतो.
हो.
एक तर ते फुनके किंवा भरडा म्हणून म्हणतात. हरभऱ्याच्या डाळीत हरभऱ्याची डाळ भिजवून त्याच्यामध्ये, तसंच का कांदा. हे कांदा म्हणते, लसूण बिसून टाकून कसं. फक्त तुम्ही नंतर, कांदा पण टाकू शकता त्यांच्यामध्ये. आणि ते वाफवायचे. आणि एक तर त्याचे रोल टाईप कट करून घ्यायचे, किंवा मग भरड भरडा करून घ्यायचे. त्यांचा मोकळा आणि त्याला फोडणी द्यायची. आणि ते कढी बरोबर खायचं. ते हे पण एक छान पदार्थ आहे. असं म्हणजे, हा कढी गोळे मग, कडीगोळे टाईपच होऊन जातं. फक्त ते कडी गोळे. कढीमध्ये शिजवता आणि हे, वेगळे असतात बुवा असं.
हम.. हम..
आता तुम्ही गोळे करताना. हरभरा डाळ घेता की उडदाची डाळ घेता.
नाही हरभऱ्याची किंव किंवा तुरीची. ‌
अच्छा, तुरीची काही जण, उडदाची टाळ घेतात ना, उडीद मूग एकत्र करून. ति पन डाळ म्हणजे, ते थोडं चिकटपणा असतो ना, तेच्यामध्ये मग ते व्यवस्थित शिजतात असं.
शिजलं की मग कमी होतो. त्याचा चिकटपणा.
हा ते नाही म्हणजे म्हणजे कडीमध्ये फुटायला नको फकी असं
हम्म हम् हम्
असं असतं ना ते उकळी येतानाच ते टाकावे लागतात ना ते अस मी तर जास्त करत नाही ते कढी गोळे पण असं. वेगळं करते म्हणजे वेगळे फोनके आणि ते असं अशा पद्धतीने करते
अच्छा
आपल्या कॉल लिमिट संपलंय वाटतं
सती का
चालेल ते तुम्हाला तिकडून करायचं नंतर करू शकता तुम्ही
मी करते
द हां धन्यवाद
क